हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो! हा तुमचा आवाज येत नव्हता मला. हो, येतोय आता.
हा, नमस्कार! ताई.
नमस्कार! कशा आहे ताई तुम्ही?
ठीक आहे, तुम्ही?
झाले काम आवरलं सर्व.
हो काम आवरली सर्व काय चालयं. काही विचाराव म्हटलं
स्वयंपाकाची तयारी झाली.
झ हो नाही स्वयंपाक झाला, जेवणं झाली सगळी काम आवरली तुमचे?
अरे वा! काय बनवला आज?
आम्ही पालकाची भाजी बनवली.
अच्छा!
हम्म, बटाटो ची चटणी बनवली पण
अच्छा!
हम्म, तुम्ही?
आम्ही असं वरण, भात, बटाट्याची भाजी बनवली.
हो हो हो हो, अच्छा! अरे, आम्ही आज खवा आणले होते, आमच्या इकडे प्रसिद्ध आहे खवा खूप. असं खूप छान लागतं. तो मुलांना पण आवडतो खूप म्हटलं चलाव आण ट्राय कर पेशियल आहे इकडचा हवा खूप
मग खव्यापासून तुम्ही काय काय रेसिपी बनवता.
खव्यापासून आम्ही गुलाबजाम बनवतो. पेढे बनवतो परत
अच्छा गुलाबजाम घरीच बनवता का तुम्ही
हो घरीच पणव होत मगला
सांगा ना तुमची रेसिपी कशी बनवता
हो हो खऊ तचा अर्धा किलो खवा घेतला का त्याला दोन वाटी आम्ही मैदा टाकतो
अच्छा
दोन वाटी मैदा जर टाकला त्याच्यामध्ये दुधामध्ये ते चांगलं कुस करून घ्यायचं चांगलं यस करून घेतलं तर नॉर्मल पाणी टाकायचं आणि अस मऊ घ्यायचं खूप असं नॉर्मल लाईफ साईल पण नाही पाहिजे आणि लाई कडक पण नाही पाहिजे असं मीडियम एकदम असं थोडं कडकच नॉर्मलच पण आती कडक नको कापू गोळे असतात का ते मध न तर म्हणजे आपण ज्यावेेळेसतो कोण त्यावेेळेस ते प्रॉपर तळत नाही कच्चे असत बऱ्यापैकी त्याच्यामुळे त्यानुसार ते पीठ चांगलं मळून घ्यायचं नॉर्मल मीठ टाकायचं त्याच्यामध्ये तूप पण टाकू शकतो आपण मळण्यासाठीू वगैरे टाकलं चांगला म्हणून वगैरे घेतला त्याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आपले
अच्छा
बॉल्स तयार केले असे बॉल्स वगैरे तयार करून घ्यायचे म तेल तापात ठेवायचं तेल जर तापलं तर असं कमी गॅसवररती चळायचे चांगले गोल्डन होय बंतर
अच्छा
आप कलर ये पर्यंत जास्त तळायच बरोबर आणि पाक करायचा पाकामध्ये साखर घ्यायची दोन ग्लास साखर साकायची पाणी साफ करच्यामध्ये पाणी टाकायचं दीड ग्लास पाणी टाकायचं पाने टाकलं त्याच्यामध्ये विलायची टाकू शकता केसर टाकू शकता नोमे म्हण नॉ मग मीठ टाकाईच चव ह नॉर्मल कायत चार पाचचा दाणे मिठाचे टाकायचे पाकामध्ये ते तळेला ते पाकामध्ये सोडून द्यायचं आणि केसर टाकायचे थोडेसे त्याच्या असं करतो मी गुलाक्षा
अच्छा
हो आम्ही घरी पण खाऊत तयार करतो भैस खावा बर पैकीी तयार करण्याचा प्रयत्न
क येतो का
हो घरी कधकाव तयर फ तोय
हा मग छान आहे ना बाहेरच केमिकल यच राहतं थोडंफार घर आपला कसा चांगला असतो
हो घरी त तिलो भारी लागतो एकदम साखर टाकण्याची पण गरज पडत नाही छानतो घरी खावा तर मला सांगते हो खूप भारी लागतो घरचा खाऊ वा तर
खव्याचे पेढ पण छान लागतात
हो खा व्याचे पेढ पण खूप छान लागत बनवले तसे भरयला लागत आम्ही खूघ पेड्या म्हणजे खव्यामध्ये बनवताना पेट्या बनवता थोडं खोबरं मिळल ऍड करतो केस केला तर मग अजून छान लागत खाण्यासाठी पेठ तो आम्ही त्याला खोबरी पेड नाही नाही आपलं सुकेलं खूप रस्त बघा हम्म नॉर्मल ते किसून घ्याय आणि ते खूपमध्ये ऍड करायचं आणि त्याचे बॉल करायचे छोटे छोटे आणि मुलांना खायला द्यायचे आणि नॉर्मल शुगर अस तेा शुगर असशी दळून घ्यायचे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे अ का बारीक बारीक तांदू असते का त्याच्यावर टाक काहीच नॉर्मल खोबरत त्याच्यात ते पेडा कुसखोरून घ आणि खाळीचा खूप बेस्ट लागतो आमच्या एकदा तर मुलांना आमही तेच देतो बनवून बऱ्यापैकी
चांगलं आहे ना खाण्यासाठी पण गोड आणि त्याच्या त्रास पण होत नाही घरी बनव
नाहीयत रा पण नाही होत आणि खायला पण सोप जात ना ना आता बाहेरच्या आपण पेढ वगैरे घेतो बरोबर पण ते खाल्ल एक दोन पेढ्या खाल्ल का तिसर्या पेढ्या खायची सुद्धा इच्छा होत नाही म्हणजे इतकं त्याच्यात हे असतं त्यांनी आपण घरी केलं का दहा पंधरा मिनिटात ततकच संपून जातं वेळ पण नाही लागत संपायला
हम हम
हो तुमच्याकडे काय प्रसिद्ध
आमच्याकडे चुलीवरची मिसळ बघते स् प्रसिद्ध
हो हो हो कशी बनवता मिसळ वगैरे तुमच्याकडे
मिसळ ससं आम्ही घरीच मट विजिट घालतो पहिल्या दिवशी
हा ह ह ह
त्यातू मग त्यात त्यांना वटाणे छोले जे काही आवडत असेल ते पण आपण ऍड करू शकतो
हो हो
भिजत ठेवायचे पाच सात तास रात्री एका चांगल्या कपड्यात गुंडाळून ठेवायचे त्याला छान मोड येतात
हो
मूड आला नंतर ग्रेवी तयार करायची कांदा टोमॅटो
ह
शिमला अ शिमला मिर्ची नाही अ हली हिरवी मिर्ची त्याच्यानंतर अद्रक लसूण ही पेस्ट करून घ्यायची
हो
त्यानंतर आपण जिरे मोहरीची फोडणी देतो त्याप्रमाणे द्यायची
हो
दिल्यानंतर ती ग्रेवी टाकायची दोन तीन दोन ते तीन मिनिटं त्यांना फ्राय करायचं
हो
काय केल्यानंतर ती मूड आलेली आपण मटकी त्यात ती फ्राय करणार
हो
ती फ्राय झाल्यानंतर थोडं नॉर्मल बॉइल पाणी झालेलं असतं आपलं ते टाकणार
हो हो
कोणी चुलीवर पण करत कोणी गॅसवर पण करत
मग चुलीवरची चव खूप छान लागते
तेच तर छान चव लागते कुकरमध्ये ही आपण ते करू शकतो
हो तर मग त मच्या तूपातनेच किती देऊन घेत आणि प्ररी म्हटलं ती चुलीवरची चव चांगली लागती असं
हो चुलीवर छान चलं असत
हम् खूप छान लागते चले गते च ह प्र तम लागते
खूप इकडे जिथे तिथे ते मिसळ पॉइंट आहे तिथे सर्वच सुचेच मिसळ झा
हो हो छान सांगितली बर का रेसिपी
अजून काय म्हनतो बाकी
अ अजून काही स्पेशल आहे का म्हटलं अजून काही स्पेशल तुमच्याकडे
हो आमच्याकडे भरपूर हे ठिकाण फिरण्यासारखे सप्तशृंगी घडे जवळच
हो ते करुप प्रसिद्ध आहे हो मग किती फेवरेट आहे माझी ते मला लय आवडते खूप छान वाटतं देवी देवीला बघून ना मन असं प्रसन्न होतो किती भारी वाटत
तुम्ही गेलाय का
हो मी गेले वणीला
ह हा हा ह
त्यानंतर नाशिक वर गंगा आहे
हो गंगे पाने वगैरे लंगा पण झान लंगेवर पण छान
छान आहे आणि तिथं कस भरपूर भाविक भक्त येत असता
खूप खूप येता खूप आता तर कुंभ मेळा ओ आता तर लई गर्दी असेल
हो आता सध्या काम चालू आहे नासिकच
हो खूप काम चालू आहे ट्रॉफिक वगैरे
ह
अ‍ॅक्सिडेंट वगैरे खूप होतात ट्राफिकमुळे लई त्रास होतोय सध्या
सध्या कसय इकड ते हो मग ना किती मस्त होणार आहे कुंभमेळा म्हटल्यावर तर ते सुधारणा करणारच ना हो एवढं एवढे भाविक येणार वगैरे न येण्यासाठी रस्ते तर पाहिजे ब असे ट्रॅफिक वगैरे काही जमणार नाही वगैरे नाही. चांगलं काम करताय सांगा बरं.
लेल्यांना राहण्याची खाण्याची पिण्याची ती पण सोय तर झालीच पाहिजे ना.
सर्व हो
हम! चांगलंय ना एवढं जर कोण कोण करत नाही सांगा बरं.
बरोबर.
हम्म! चांगलं काम करता ये ना.
हो टाइम बघताय ना तुम्ही.
भारी अजून आमच्याकडे तर चांलं इकड देवीकडच पण रेणुका मातेचं पण मंदिर आहे. ते पण प्रसिद्ध आहे गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर, इच्छापूर्ती गणपती ऐकलंय का?
हा हो ऐकलंय ना.
ते तर खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे परत स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तर रेणुका मधेच मग तिथेच हो सुंदर असत जत्रा असते भरते इतकी छान भरतेय तुम्हाला काय सांगू इथे रोजचे लोक खूप खूप लोक जातात खूप आमच्या इकडे तर खूप जाता बापरे आणि एन्जॉय पण खूप होतो बरं का भारी वाटत हो खूप आारे आ हो परत या नक्की येण्याचा प्रयत्न करत खूप सुंदर आहे आपल्याकडे परत तुम्हाला सांग ते अजून चालेल ताई धन्यवाद.
धन्यवाद हो हो..